बोला काय म्हणता?
अ काय नाही. वेळ मिळाला थोडासा मग कॉल केला तुम्हाला.
अच्छा! अच्छा! बोला ना. मलाही वेळ आहे अजून.
हम्म, आज हवामान खूप छान आहे ना?
हो. हो. खूप छान ये. पाऊस दोन दिवसापासन तर हो पाऊस येतोय तर छान गारवा आहे. बाहेर वातावरणामध्ये पण
ताई तुम्हाला पावसाळ्यात काय करायला आवडतं?
पावसाळ्यात तसं म्हणजे बाहेर फिरायला तर मला आवडत. तस जसं अ म धबधबा बघायला आवडत, पावसात भिजायला आवडतं. असं बाहेरच निसर्ग बघायला मला पावसाळ्यात खूप आवडतं.
हो, मला पण. निसर्ग, खूप मनमोहक वाटतं. पावसाळ्यात बाहेर. सर्व हिरवगार होत सगळीकडे.
खूप छान वाटत, असं म्हणजे खूप म्हणजे तिथे कुठे दिवस? निघून जाईल ना समजत पण नाही.
ती कविता नाही का? श्रावण मासी, हर्ष मनसी ती कविता खूप आवडली मला पावसाळ्यातली.
हो. हो. खूप छान आणि हो आणि लहान मुलांना पण घेऊन जायचं ना, तेव्हा पण म्हणजे मुलं पण छान रमतात तिथ. ते त्यांना पण निसर्गाच थोडीशी आवड निर्माण होते.
आमच्याकडे इकडं पुण्याकडे तर, इतकं काय भेटत नाही. नाही बघायला, पण मी काय करते, पुण्यात पावसाळ्यात मग गॅलरीत बसते. गरम गरम चहा, भजी घेते त्याच्याबरोबर
हो ते पण हाय की खूप छान, खूप छान वाटत तेव्हा, पण गरम गरम भजी चहा कॉफी.
आस मुलांसोब मुलांसोबत वेळ घालवते.
हो हो हो.
दिवसभर मुल स्कूलमध्ये असतात, दिवसभर भेट होत नाही, संध्याकाळी थोड्या वेळ तेवढा निवांत वेळ घालवते. नंतर क्लासेस वगैरे त्यांचा अभ्यास तेवढाच एक, पावसाळ्यात त्यानिमित्ताने वेळ
हू हू. खरंच आहे आणि मुलांना पण अ हा आणि मुलांना पण आपल्याला चार गोष्टी म्हणजे निसर्गाविषयी पण सांगता येतात आणि बोलता येतात आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये त्यांना अशी निसर्गाची बाहेर बाहेर जाऊन जर, त्यांना ती माहि ती दिली ना तर, त्यांना पण ते खूप छान वाटत.
आणि मुलांची ह्या निमित्ताने निरीक्षण क्षमता वाढते.
वाढते हो. त्यांना पण निसर्गाविषयी प्रेम वाटतं ना.
आणि खूप फ्रेश वाटत त्यानला
खूप फ्रेश आणि असं उन्हाळत कसं? आपण कुठे मुलांना बाहेर ही जाऊ देत नाही? तस पावसाळ्यामध्ये कस सगळीकडे हिरवळ, गारवा छान वाटतं.
मनमुराद आनंद लुट
हो हो. खरंच आहे खरंच हाय हम्म. बाकी काय म्हणता? तिकडे काही पाऊस वगैरे हम्.
पाऊस आहे, पण इतका नाही मागच्या वर्षी एवढा
हो ओ इकडे पण सेमच, आता एक काल परवापासून थोडासा सुरू झालाय पण, त्यात पण एकदम रिमझिमच पाऊस चालु ए, असं जोरा जोरदार मुसळधार पाऊस झालाच नाही आजुन
तिकडे शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू झाली असेल ना. पेरणी झाल्या असतील ना, यावेळीस अ पंधरा दिवस अ लेटच झाले.
हो हो पण हो आता ते एक पंधरा दिवस झाले, तेव्हा तर अ चांगला दोन तीन दिवस चांगला पाऊस झाला, इकड तेवढाच नाहीतर ह्या वर्षी पावसाळा असा वाटलाच नाही.
हां. कारण की आता आहे ना, आमच्या गावाकडे ना भाताची लागवड सुरू झाली. आता ह्या पावसाळ्यात आहे ना, भंडारदारा, घाटगर या साईडला एना भाताची लागवड सुरू करता, तरी पण एक महिना पंधरा दिवस लेटच, झाली लागवड सुरू.
हम्म हम्म हम्म, हं ते पावसामुळं पावसा वरच आधारित शेती आहे ना आता.
हां.
मग त्यामुळे शेतकऱ्यांना कसं, उशिरा पीक कवा येतो आणि हा पाऊस मग पुढे लांबच चालतो, आपला दिवाळी दसऱ्यापर्यंत. चालूच असतं मग ते तेव्हा, पण शेतकऱ्यांचे नुकसानच होते मग. असा आहे. निसर्गाच अस चक्रच बदलय.
हा, आणि निसर्गाच चक्रच बदलय. अवकाळी पाऊस असं.
त्याने पण आपलं. आपल्यासारख्यांचं काही नाही, पण एक शे- शेतीवर जे असतं.
हं.. आता हे या सर्वाच कारण आहे ना, झाड तो, झाडे तोडणे. खूप प्रमाणात झाडे, सिमेंटचे कॉँक्रिटीकरण जंगल. जंगल जंगलमध्ये पण सर्व. झाडं वगैरे तोडून. तिथे मानवी वसाहत केली गेली, त्यामुळें जं जंगलातले प्राणी सुद्धा, आपल्याकडे यायला लागले आता. हे किती जणां, किती किती वाघांनी. खाल्लेलं मुलांना छोट्या छोट्या, मोठ्या माणसांला हे सर्व तेच्यामुळेच.
हां. बरोबर आहे, त्यामुळे आपला हा.. आपल्यामुळेच निसर्ग हे झाला.
ह.. मी तर माझ्या मुलांना सांगितलेय. तुमचं जेव्हा जेव्हा बड्डे असेल ना, एक झाड गावाकडे लावायचं, ज्या दिवशी बड्डे आहे ना तुमचा. एक झाड गावाकडे लावायचं. तुम्ही सर्वांनी मुलांना पण, सांगितल आणि आता आमच्या सासू बाई एक्सपायर झाल्या ना, जेवढे जेवढे नातेवाईक ये, तेवढ्या नी आमचं. तर सासुबाईंच्या नावानी, एक एक झाड शेतामध्ये लावलं.
अरे वा! किती बारी. असं सग- सगळ्यांनी असाच विचार करायला पाहिजे.
ते ज्या सासूबाईंच्या आस्ती ना, आम्ही नदीत विसर्जन नाही केल्या, कारण की मी त्यांना. बोले नदीत विसर्जन करून प्रदूषण होणार, आणि प्रदूषण झालं तर आपल्याच आरोग्याला, घातक आहे ना, मग आपण एक काम करू त्यांना बोलले. का आपण जेव्हा झाड लावू ना, त्या आस्ती त्या झाडाच्या खड्ड्यात आपण टाकू. आणि त्यांच्या नावाने ते झाड मोठं करू. म्हणजे, पर्यावरणाची पण काळजी होईल.
हम्म हम्.
आज प्रदूषण पण होणार नाही. पाण्याच वगैरे आणि त्यांच्या आठवणीत ते झाड पण वाढेल, आणि नंतर फळ फुलं पण येतील त्यांना.
हा बरोबर ये बरोबर ये चांगला विचार सगळ्यांनी जर असं केलं.
हं. मला मी तर हेच्या फारच विरुद्ध ये. का आपण जे अस्ती वगैरे नदीत सोडतो. पाण्यात सोडतो. ते मला अजिबात, पटत नाहीये.
हं.. आणि हो ना ते खरंच प्रदूषण होतं म्हणजे, पाण्यामध्ये जे प्राणी राहतात ना. त्यांना पण मग ते, थोडासा त्रासच आहे त्या गोष्टीचा.
हा म्हणून काही, धर्म असे असतात. काही का, आपला शेवटपर्यंत आपला उपयोग झाला पाहिजे. आपल्या ध्येहाचा पण. मग जे जैन पारसी वगैरे असे असतात, तर ते पारशी वगैरे काय करतात. आपला देह गिधडांना खायला देतात. गिधड असतात त्यांना, मग त्यांचे कारणच ते का, आपल शेवटपर्यंत आपला देह. माणसाच्या उपयोगी याला पाहिजे, प्राणी मात्रांच्या.
हम्म नाही, बरोबर आहे. खरच काही जे लोक आहेत ना तेे खरंच सू-म्हणजे निसर्गाला समंतुलन पण रा त्यात निसर्गाचा आणि लोकांना संदेश पण खूप चांगला देतो. पण लोकांनी तो ऐकलाही पाहिजे, खरच त्याच्याने कसं होत तेन आपली पण पिढी चांगली आरोग्य जगू शकेल, आणि आपली येणारी पिढी पण चांगल आरोग्य जगू शकेन, कारण प्रदूषणच बाहेर एवढं होतय ना की, लहान -लहान मुलांना सुद्धा त्याचा त्रास होतो, वातावरणाचा, हवे चा सुद्धा त्रास होतोय आणि म्हाताऱ्या लोकांना तर होतोच आहे.
आणि आता कुठे सेंद्रिय ख- खतांची आपली गावठी असतात ना. ती शेतीच केली जात नाही, शेणखत, गांडुळ वगैरे ते हे करून.
कुठेच बघायला नाही मिळतय आता.
आमच्या पुण्याकडे तर आपल्या मेथीला सव्वा महिना लागतो. आमच्या साईडला तर पंधरा दिवसातच मेथी येते, एवढ्या केमिकलचे वापर आहे.
अरे बापरे! मग तेच ना ते खाण्यात पण येतं आपल्या, मग त्याच्याने आपल्याला त्रास पण होतो.
मग त्याने कॅन्सर वगैरे सर्वच ह्या गोष्टी वाढल्यात. सर्वच मानवी आरोग्यास ध -धोकादायक ये.
हो माणूस जेवढा, मग काय म्हणता ना असा अ आधुनिक झालाय ना तेवढा तो
दुधात तर एवढी भेसळ वाढली, किती आपण बातम्या बघ तोय तुकाराम मुंढेंच्या.
हो -हो- हो खरंच आहे.
आपलं फॉर्मेलिन डेड बॉडी साठी जे वापरतात ते फॉर्मेलिन सुद्धा त्याच्यात टाकता ते. आम्ही जे डेड बॉडीला -डेड बॉडी प्रीझ कल टाकतो ना त्याच्यात ठेवायचो ना खराब होऊ नये म्हणून तर ते मला इंग्लिश शब्दच येतात मराठी शब्द बोलताना थोडासा त्रास होतो याच्यात, तर ते आपल्या मेलेल्या माणसं असतात ना त्याच्यासाठी आम्ही वापराय यचो ते फॉर्म्यालिन त्याच्यात ठेवायला आम्हाला डिसेक्शन करायला. म्हणजे काय म्हण- हा तर मग ते फाॅल
अरे बापरे! किती ती धोकादायक आहे आरोग्यासाठी खरच आहे.
तुकाराम न मुंडेंनी एवढी कारवाई केली ना खूप त्यांना तर आम्ही खूप मी तर देव माणूसच मानते त्यांनला कारण की आजकालच्या छोट्या मुलांना दूध हे महत्त्वय, पूरक अन्नये.
हम्म.
पण त्यातच तुम्ही अशी भेसळ करता लहान मुलांच्या जीवाशी खेळतात काय दोन पैशांसाठी.
नाहीत काय आणि पैसे कमवून माणूस करणार काय जे आहे
अजिबात दूध टाकत नाही पूर्ण केमिकलचा वापर करून दूध बनवतात. रासायनिक दूध एकदम.
मगे असं वाटत, हे सगळं शहर सोडून आपल्या गावा कडे कधी राहिलेलं चांगलं, तिथे सगळं आपलं चांगलंच मिळतं ओरिजिनलच मिळत.
ते दुधात मी कसं करते, टिंक्चर टाकायचं थोडस मग ते यलो ते ब्ल्यू झालं का मग त्या स्टार्च आहे समजायचं दुधामध्ये, आणि नाहीतर काय करायचं एक कप घ्यायच -एक ग्लास घ्यायचा, त्याच्यात दूध टाकायचं आणि त्याच्यात वरतून पाणी टाकायचं. तो वर जर जास्त फेस आला तर त्याच्यात केमिकलये.
केमिकल ना, अच्छा -च्छा- च्छा हम्म -हम्म- हम्म अरे बापरे! चांगल -चांगल तुम्हाला बऱ्याचशा टिप्स माहित आहेत.
हो आता आहाराची तर काळजी घेणं खूपच महत्त्वाचं आहे ना.
खरंचये, हो खरंचये खूच महत्त्वाचं आहे.
आपल्या दैनंदिन जीवनात तेलकट, तूपकट खूप कमी खा खाल्लं पाहिजे.
हम्म.
ला पाहिजे. बाहेरचे फास्ट फूड, जंक फूड टाळले पाहिजे. जितकं जितकं आरोग्यास हितकर आहे ना? ते खाल्लं पाहिजे आपण.
कारण ते कसं होतं ना? पुढे जाऊन तो त्रास आपल्यालाही होतो.
लहान मुलांना बाहेरचे पॉकेटचे वेफर्स देणं टाळा. मी तर अजिबात मुलांना देत नाही.
नाही माझं. मी मी पण शक्यतो नाही देत. पण एखाद्या वेळेस खूपच वाटतो हट्ट. ट्ट केला. आणि आमच्या घरात कसं आहे एक दुसरं बाळ ना?
कारण की ते गोडाऊन मध्ये पडून राहतात. त्याच्यावर उंदीर वगैरे- असं सू वगैरे करून जातात. कितीतरी- इकडून तिकडून फिरून येतात. ते न धुताच आपण ते पॅकेट लहान मुलं- फोडतात रॅपर्स. आणि डायरेक्ट हात घालतात.
आणि काही कुरकुर्यांमध्ये तर प्लास्टिक पण असत ते पण-
तुमच्याशी बोलून खूप आनंद झाला.
खूप खूप. मलाही खूप छान वाटलं. धन्यवाद धन्यवाद.